हा फोन कट झाला होता आपला
तेच तेच
म्हणजे म मम्मीला सगळं सांगितलं का?
मम्मीला मी सगळ शेअर करत असते. मी नाही हा
मम्मी आणि तुम्ही म्हणजे फ्रेंड आहात?
हम्म एकदम फ्रेंडली काय टेन्शन नाही तस काही
चांगलं आहे ते मुलींचं राहते म्हणा मम्मा प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांच्या नाही राहत तसा.
नाही
मुलांच नाही राहत म्हणजे राहते पण ते एकदम खूप कमी आहे. पाच ते दहा पर्सेंट
अच्छा बरं आहे म्हणजे थोड्या फारच गोष्टी सांगत राहतात.
हो ते कामापूर्ती आता जसं मला फॉर एक्झाम्पल मला नागपूरला पण जायचं आहे ना. तर मी फक्त त्यांना सांगेन की मी पूर्ला चाललो ते नाही सांगणार की कॉलेजमध्ये चालो हे काम आहेत. काय अजिबात नाही एक मिनट एक मिनट एक मिनट
ठीक ठी आहे
काय बोलला? मोबाईल ला मग बाकी चालू आहे का कितीपर्यंत होते
हो
काम तर डिस्प्ले कितीपर्यंत येऊन जाईल आपल्याला ठीक आहे. मी बोलतो तुम्हाला सांगतो हॅलो
हा
हा बोला म्हणजे म मम्मीला कसा नाही सांगू म्हणजे मी कोणालाच नाही सांगत फक्त फ्रेंड बस झालं आणि मग कशे तुमच्या लेडीज लोकांचे खूप हे राहते म्हणजे आपण घरी सांगितलं तरी तुम्ही दहा लोकांना सांगालच सांगाल त्याच्या नाही-नाही पण तुम्ही लोकल लोकांना सांगतास ना त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम जस आता तुम्ही म्हणजे मम्मी आणि तुम्ही पकडा मग, घरी कोणी आले ते हा कुठे गेला रे? आणि अरे इथे-इथे गेला मग ते फोन लावतील वेगळे कोणी आले तर, मही झालंच नाही तुझं काम आतापर्यंत काय करतो? आला नाही मग त्याच्यामुळे फक्त सांगायचं की, नागपूरला जात हो बा त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही.
वा मस्त आहे.
नाहीई
आमचे सरपंच म्हणतात नाही बरोबर आहे आमचे सरपंच म्हणतात की, जास्त प्रसनऱ्या गोष्टी कोणाऱ्या सांगत जाऊ नका.
मग कस आहे त्यांच्या माइंडमध्येध्ये मग माहिित क्वेश्चन मार्क खूप येतात
हा
हा इथे काहन गेला कस गेला
कशासाठी गेला
हा पूर्ण क्वेश्चन मार्क घऊन जातात हम्म आणि मग वरून कसं आहे मग ते ताईला मग ताईचा फोन आला तर ताईला वेगळा मग पप्पांना त्याच्यामुळे मग ते थोडं अवघड असते आणि मग कसं आपण घरी घरी आलो की आधी आंघोळ उघोळ करतोच नाही बाहेरून आलो तर माझ्या तर ते आहेच घरी गेल्या तर आधी आंंगळ उंगड करून मग त्यांचे चालू होते तूथ या मॉर्निंगला निघला मग इथेच जायला पाहिजेथून तुझं कामच नाही झालं का एक्सेट्रा एक्सेट्राक् ते ट्रक वच्यान म् चालू होतात मग आधीच आपले दम दमून राहतो यार पूर्ण थकून जातो
हा
मग खूप अवघड असते मग त्यांना सगळं काही हँडल करणं
बरोबर आहे त्यापेक्षा तेवढंच सांगितलेलं ठीक आहेते कि बई इथं चालल फक्त
फ्रेंड वगैरे झाला तर त्यांना सगळं मग शेअर करतो हा भाई म ह आ राह आज आप
हम्म
न सर आता आणि नागपूर आणि नागपूरला कसं गेलं तर मग कॉलेजच्या पण काम होते फ्रेंडला पण भेटून होते आणि अदर पण काम होतते त्यात
हम्म आणि नागपूर का छोटं आहे का किती मोठं आहे
ह् हम ह ह
टाईम तर कस जाते माहीत पण नाही पडत आता आ त्या ट्रॅफिक लागलं तर बस पायचच काम
ह टू व्हीलरल्यांना काही प्रॉ्म नाही आत फोर व्हीलर थोडे वांे होते इथून तिथे तिथून तथे
तेसत
आणि मला काय नागपूरला कधी पण यायंही ना मी मॉर्निंगला नििघतो अर्ली मॉर्निंग सहा ला निघून जातो घरून नऊ पर् हाा नऊ पर्यंत पोहोचून जातो मी कॉलेज मध्ये
अच्छा
मग कस एक तर ऊन वेगळी होते
हो
त्याच्यामुळे त्रास होते मग त्यापेक्षा तिथे जाऊन त ते थांबलेलं बरं पण मग उन्हामध्ये निघून नाही आ
तिकडे ऊन पण जास्त आहे ना खूप तपत तिकडे हम्म
त्याच्यामुळे मग लॉकर निघतो तिथे जाऊन मग थांबला एक दोन तास ते परवडते
तेच तर ह पण हे बरोबर आहे की जरा असं थोडस सांगत आहे ना घरी
हा ते कस आहे माहिती का एक एकाा ए एका शब्दामध्ये अन्सर द्या एक मिनिटुुस का तू निघणार नाही का दादा श हा बरं निघायच असेल तर करून द्या मग चालू होत असेल तर ोलतो हॅलो
हम्म हॅलो
अस आहे
हम्म मला कळलं आता कारण की मी मम्मीला सांगत असतो ना जास्त मग मम्मी शांते यार तू इतकं लेट कस काय झालं काय झालं हे झालं ते झालं मग सगळं डिटेल् सांगत बसस ते मी जायत थकून
ह
त असं सगळं एक्सप्लेन खराच खूप कराव लागत
मग डोक्यायचा वर नाहीयचात का मम्मीने असं म्हंटलं तर
नाही मी कधी कधी सांगतो कधी कधी सांगत नाही मग मम्मी पण विचारत नाही म्हणते मम्मी मध्ये जाऊ ते थकूूनय त नको विचारायला
म्हणजे मम्मी शीलल आहे
हम् चिील एकदम चिील काय टेन्शनचं का नाही मामण्याचं
चांगलाय चांगलाय
आता मला ना म्हणजे मी कॉलेज पासून म सवयचे मम्मी कॉल करायची मम्मी मी पोहोचली कॉलेजवर आता मी क्लासमध्येध्ये जाते म्हणते ठीक आहे जा म्हणजे अस सगायची छोट्या छोट्या गोष्टी सांगाय सवयच लागून गेली
बरोबर बरोबर
हम्म मग एखाद्या वेळेस कधी इकड प्रॉब्लेम होते ना बस लागायचा कधी लेट लागते
ह
पण तेच्या
हा तुम्ही म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगता त्यांना तर त्यांना पण माहित आहे अचछा
आणि तेच तर आता माझी बहीण म्हणजे माझ्या मावशीची मुलगी नागपूरलाच राहते ना माझे मावशी खूप टेन्शन घेते म्हणते अजून आली म्हणते ते इतका वेळ असते का मग आई म्हणते म्हणते ते का मालेगाव आहे का म्हणते ते सिटी आय म्हणते नागपूर म्हणते तिथे किती ट्रॅफिक असते तू विचार ना म्हणे झा लागू दे म्हण वेळ लागल तर काय प्रॉब्म आहे म्हण त ते सांगते
भरपूर भरपूर
मग आई म बरंय म्हणते तू आई मला म्हणते ना मग ते तुझे र असतील म्हण ते नागपूरला तू तू मॅडिकल असल मग मला कॉल करू मग मी इथं पोहचली पण मग हा हा प्रॉब्लेम झाला
ह
मगमी म्हणते चांगली गोष्टष्टी किथून नागपूरले नाही म्हणते नाही मला कॉल करू करू परेशान केलं असतं म्हणते तू
पण आपण हा बोला बोला
हे माझा खरंच प्रॉब्लेम आहे असा की मला थोडस जर उशीर होत असत ना की मी घरष सगून ठवते की मला उशीर होतय नाही तर मग ते टेन्शन म येऊन जातात की काय झालं ब अजून आले नाही कॉल नाही केला अस त्याच्यासाठी मग आधी सांगितलं बरोबरहते
नाही त्यांना माहित आहे ना म्हणजे मी आधीपासूनच नाही सांगत म्हणजे मी फर्स् स्टँडर्डमध्ये होून तेव्हाासून मी बाहेर शिकलो म्हणजे आधी मोद्याला शिकलो तिथे सिक्स सेव्हन शिकलो तर मग तेव्हापासूनच मी गावी विकता यायच्या बसं वगैरे तेव्हा मोबाईल पण नव्हते आपल्याकडे
हा
तर तेवढं काही त्यांना माहित होतं की कसं आहे काय म्हणून मी सांगतच नव्हतो फक्त निघाल्यानंतर एक फोन आणि घरी बोलतो आपल्यांतर एको तेव्हा तिथे पण फोन लावता ते ना का कॉईनवाला
हो कहीच
तेव्हा तेवाले फोन होते खूप अवघड होते मग फोन वगैरेला तेासून फक्त घरी निघायच्या वेळेस आणि तिथे यथ पाणी गरम करून ठेवा म्हणजे आंघोळीसाठीठी बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही
हम्म
किंवा हा हा नाही नाही नाही अजिबातच नाही ते म्हणतात पण सगळ्यांना सांगतात की मला आणनिकेतच म्हणतात बरं घरी किंवा आणन्या शर्टफॉर्म हा आण्या म्हणता सांगत नाही म्हणत ते पण मग प्रश्न य येत ना मग त्यांना सांगा प्रगत म्हणजे कोणी आले तर म्हणजे पाहुणे वगैरे किंवा कोणी आहे का आजूबाजू आहे अरे सगळ्या गोष्टी सांगितल्या नाहीतात बाबा आता मोठीे झालो आपण अस आहे आणि मग अशा प्रत्येक गोष्टी आपण सांगितल्या तर मग त्यांच्या म मनामध्ये एक निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात वाळून जाते हे असच अिकेतला असच काउन केला
ते तर मी मम्मीला पण आता खूप वेळा म्हणतो कि म मी तू सांगायचं जर नको कोणाला की मी क्लास वगैरे करत होते बिलकुल नाही सांगायच
एक मिनिटं मोबाईल स्ॉट त्याचा रिपेअर काही नाही बनवून सणा म्हणजे जास्त दिस तुूनला नाही ज हजर बजर आपण लावलं गे ए पसरण एक बसररी टुप म जा जा तीन महिले चार महिने कु एक दिवसातका होऊ शकते हां बोला
हम् काही कामात आहे का तुम्ही
अरे नाही नाही एका फ्रेंडचा फोन खराब झाला तर त्याच्यास थोडं बाहेर आलो होतो म्हणे त्याच्या मामाच रिपेअर करतात तर पंचवीस किलोमीटर दूर आलो आम्ही कळडी म्हणून आहे तिथे तर तू कोणते झाला म्हटले पाच मिनिटाचं काम आहे म्हंटलं ठीक आहे
हम् हम हम्
आणि एक फोन माझ्याकडे होता जुनावाला फोन तो त्या दिवशी पाण्यामध्ये पडला तर म्हटलं त्याला बघतोय म्हणजे इमर्जन्सी मध्ये जो कामामध्ये येऊन जाते तर तो पण शॉर्ट झाला म्हण ते पाण्यामध्ये जाऊन म्हटलं राहू त्या मग नका बण
हो ना ते तरो रा
म्हणजे दोन एक म्हणजे आज तुम्हाला सांगतो ना तीन तारीखला माझावाला फोन पाण्यामध्ये गेला आणि चारला तोवाला गेला पण हा फोन चालत आहे बरा एक दोन तास प्रॉब्लेम झाली मला
हा हा
म्हणजे ते क स मी कुलरवरच ठेवतो ना फोन चार्जिंग ला तर पप्पानी कुलर चालू करून दिला आणि स चार्जिंग नव्ह तर मी बाहेर बोलत होत आणि दुस्या दिवशी तईच्या मुलाचा बडडे होता तर छोट्या फोनवरून कॉल सुरू होते आमचे अिकेत असं करायचंय अनिकेत तसं करायचंय लवकारे वगैरे वगैरे म्हणून तर त्याच्या कर मध्ये माहतीेत नाही आणि एक दीड तास राहिला तो कमीत कमी पण झाला मग तो फिफीर्सेंटच गेला होता बर थोड व खली होता ना फिफ्टी पर्सेंटओलाायला म्हजे कॅमेचा भाग पूण फिफ्टी पर्सेंट आणि स्पीकरचा भाग नाही घालच बरा झाला
हा ते स्पीकरचा मग प्रॉब्लेम येत होता जास्त
हम् कारण की मग पाणी पूर्ण अंदर चालला गेला असता ना आणि मग त्याला असं आपण कपडे कसे वापडतो त झटकला फोन पाणी दर निघला आणि रात्र झाली होती तर ड्रायर कोणाकडे मिळाला नाही नाहीता ते मारलं आता एक फ्रेंड आला साइटचा म्हणजे शूटा आहे तो अे आणि च भाऊ म्हणतेला असं नाही करायच्या म्हणते इथे टाक म्हणते तांदळा मध्ये टाक म्हणते बाई म्हटलं कोणी सांगितलंय तर तू टाकत म्हणते मग त्यांनी एक दीड तास तिथे ठेवलं तर मग सुरू झाला
अरे बापरे! चांगली गोष्ट झाली मग.
ते म्हणजे पाणी वगैरे राहिलं, तर पूर्ण की आपल्याकडे हे करून टाकतात. म्हणजे मला असं तर माहिती. नाही बाबा म्हटलं, पहिल्यांदी यायला म्हटला.
हम्म हम् हम्
तर सुरू आहे. आता तो
हा ना नाहीतर, त्याला पण हे झालं असत. आणवला इस्तरि रीपेर करायसाठी मग तुम्हाला खूप दूर याव लागतेय ना. दूर आले खूप मोठला
नाही, नाही ते त्याच्या मामाचं गाव आहे. प्रॉपर तर त्याच्या असं की म्हणजे इकडे तिकडे ना रिपेअर करतांनी आपण मामाकडेच जाऊया. म्हणून आम्ही इकडे आलो. नाहीतर आम्हाला. आमच्या गावीत सगळं आहे. म्हणा म्हणजे, तालुक्यातला सगळंत मोठं गाव आहे आमचं. वडेगाव हा तर सगळ्या सोयी. सुविधा आहेत. पण मॅक्झिमम लोकं तिरोवड्याला जातात तालुका आहे. तर तो तिथनं अन दहा किलोमीटर आहे. म तिरोड्याला गेलं तर, कस एक त्या कामासोबत दोन तीन काम होऊन जातात. त्याच्यामुळे मग तिरोडा जवळ आहे.
अच्छा.
हे आसं
छान आहे मग तर, हो काम झालंय.
हम्
तुम्हाला बोलता, बोलता कामा पण होऊन गेले माझे. नाही एअरफोन नाही लावले.
अच्छा मला वाटलं एयरफोन लावून सगळं काम
नाही नाही एयरफोन नाही लावले. ते एयरफोन लावलं तर मग मोबाईल पण पकडावं लागतं ना.
बर नाही, तर एका जागी ठेऊन दिला, तर ते कॅचअप करते ना.
हम्म, पण माझ असं काम फिरत फिरत चालू आहे.
नाही माझं पण सेम आहे. मी जर कोणासोबत बोलायला बसतो तर एका जागी जागी बसतो. कधीच नाही बोलेलो. हाडली बोलेलो दोन मिनिट जेवन झालं का, मी नंतर फोन करतो. मला असं ओपन स्पेस पाहिजे. म्हणजे इथून तिथे तिथून असं असं नाही का. रिटर्न चालत जा रिटर्न या तेव्हा बोलणे होते, नाहीतर नाही.